कुठे आहे शौरू? शौरू कुठे आहे? शौरू कुठे?
गेलोय बाहेर नदीला.
अरे तुमच्या इकडे त्या टुर्नामेंट कशा झाल्या क्रिकेटच्या.
झालं की, आम्ही दोन वेळा हरलो सेमीला.
अरर किती एज ग्रुप काय? एज ग्रुप कायं होतं, एज ग्रुप.
दोन हजार सात. दोन बॅट भेटल्यात मला, जे. आर. जे. आर. थॉमस माहिती आहे का, टेनिसचा स्टार.
माहित आहे.
त्यांनी मला स्टेज वर बॅट दिली हार्ट टेनिसची, साडेचार हजारची. हा म्हणजे नवीन, साडेचार हजारची.
होय काय, आणि त्या सगळ्या ट्रॉफ्या काय तुझ्याकडेच आहे काय.
अर्ध्या असतील सात, आठ.
सहा बॉल किती पाहिजेत जे हो.
सहा बॉल एकवीस तिथं मी फायनल मारलेली, हा केलं गी. एज ग्रुप मध्ये होते, खरं तर. शाळे एवढे सिक्स होतं लेगला. हॉर्ट टेनिस जातो बॉल, स्टार्टिंगच्या तीन ला तीन. आणि एक चौका. मग तिथं जे. आर. थॉमस, आणि काल पण बॅट घेतली का परवा. रब्बल बॉल असतो ना. विकत घेतली आम्ही दोघात, सत्तावीशे रुपये.
आता कुठं निघालायस तू वर.
हा.
आता कुठे निघालायस वर तिकडं.
संक्या दादाला शोधतोय चालतो जरा, आता निघालोय दुकानात.
काय कराय. काय कराय. साहिल आलाय का. हॅलो हॅलो आवाज येतोय का. आवाज येतोय का, आवाज. नाही येत होय. नेट बंद केलंयस काय मोबाईलच.